हॅलो हा ताई अ भाजी पालाच झा भाजीपाला यादी तयार झाली का तुझी
हो सर चार जणांची झाली अजून अजून दोन बाकी आहे.
अ तुला किती दिले आहेत तुला सात का.
काय सर सहा सहाचा आहे ना सर सहा सहा आहे नाही सुताला सहा
सहा सहा का सात सात अस का ताई मी व्हॉट्सअपला बघून तुला हे कर
हो सहा च आहे ना सर हो
अ हा चालेल आणि बघ त्यांना अर्धा एकर मध्ये सांगा हा अर्धा एकर मध्ये अ हो वांगी सातशे सातशे आणि भेंडी राहील आणि चांगला प्लॉट हा चांगले आणि पाणीवाले आहेत ना चांगले सातशे रूपये किलवा सातशे साडेसातशे राहतील अ सातशे मागे आपण आठशे दिले होते ना तर एका शेत कराला साडे सातशे किंवा सातशे बसतील ह आणि वांगीच बि येणार आहे आणि चांगलं जे लागवड करणार आहे त्यांना अ तुझं पण घेऊन घे ना या वर्षी अजून घेतताय का तू
हो सर
तू घेते की नाही घ्यायचं असल घेऊन घे तुझपान अं आणि प त्यांच्या बघ आणि त्यांच्या घरात ना किशोर मुली आपले जे आहेत ना क आपल्या कार्यक्रमात तेच घे सगळं हा आणि एकदा
दोन नाही सर एक एक किशोरी आहे आणि एक तंदा आहे एक लहान ब्चू आहे
ना हा बरोबर तर त्याच्यात घे आणि दुसरं अस अम् गोठच पण शेडीपालनाच तो सर्वे पण करून घ्याता कदाचित मागतील ते अपूर्ण असतील ना पूर्ण करून घे हा अ हम्म
तर पूर्ण गाव अर्ध गाव केलेलं आहे
हम् हम ते पूर्ण करून घ्या आणि आपलं वजन उंची बचूच झाला का
हो आता एकच अंगणवाडीच्या बाकी आहे सर आज बनणार ते
आणि किती डिलि्हरी झाल्यात काय काय सगळं घेऊन घे त्यांचा डाटा
हो छान
प्रोटीच्या प्रोटीन आणि अ किशोरवीन मुली कित्ती मिटिंग झाल्या या महिन्यात काढून घे कोण विषय घ ला हा
हो या महिन्यात तर दोन मिीटिंग घेतले सर
टेबल अ याच हे पण दाखवून दे अं आपण शिकल असेलच जे नाही घेतलं होतं ते जागतिक दिवस त्या दिवशी ती मिीटिंग एकदा दावून दे जागतिक दिवस वयस कलसेल विषयी माहिती आरोग्याचे विषय टाकवून दे किती मुली होत्या त्याच्यात ते ह आणि फोटो पण आपण एक याला हे करून घेऊ आणि अम् त्याच्यानंतर आपल्या ना वीएस समितीच्या आपण मागे आहेत ते मीटिंग घ्यावां लागेलताना एक घेऊन घेऊ आपण ह आणि तुझ आज काय तारीख आहे आपली सव्वीस
सोमन सनसर
स्वीस ना मग तुझ हवाल बनवून घ्या तुम्ही आता आतापसून लिहा म्हणजे बरोबर आपण तीस तारखेला ना जमा करून देऊ हा तर ह गोष्टी अजून काय राहिलय आपल्या अजून विजीट येणार आहे हा तस तयारी करून घ्यावा लागेल आपल्याला अ फन सारखी तर किसर होईन मुलींच त्यांचं ते भरून घ्यावं लागेल आपल्याला एक दिवशी ह त्यांच्या ते अ मुलींना पण ते डायरेट अ मेरी सैल पुस्तिकेने दिल्या का ते बसून एक दिवस आपण सगळ सगळं त्यांना काय काय व्यवस्थित त्यांना आणि बोलायची टेक्निक काय बोलायचं पिर िडर उपप उपपियर िडर पण निवडून घेऊ आपण एखाद वेळेस पीयर लीडर नाही राहिला ना उप पियर लीडर तो पण राहील ना मग
हो
क का आणि तुझे कॉलिंग किती? किती झालेत आता? हे आपण कार्याच करलय ना किती झालंय तुझ? पूर्ण
ते नाही ना सर चारच आहे सर माझं तर.
चार कॉल झालेत.
हो.
नयेत जे जे आहेत ना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट संध्याकाळी टाइम पाास नंतर अर्धा एक तास बोलायचं. तीन कॉल करायचे तीन कॉल वगैरे आणि जे आपल्या कामाविषयी बोलून घ्यायचे जे आपले आहेत. सी आर पी वगैरे यांच्या बरोबर कामाविषयी काय काय चालू आहे काय सगळं. अपडेट करून घ्यायचं ते.
हम्म
तर याला बोलायला लावायचं हरीशला. अं त्याच्या वर्णच हरीश पण बोलू शकतो? घरचे कोणी पण हा आणि एज बी आपल्याला करायच हच ह
हो
हेची तपासणी
हो
सांगितलं?
ते हॉलमध्ये लिहिलेलं आहे मी.
आहे ना
अहवाल मध्ये लिहला आहे हा तेच केला.
हा त्या त्या दिवशी सोनाली मॅडमनेे सांगितलं ना काय काय काम करणार असं.
हा हा हा हा
मध्ये लिहिलेला आहे मी तीस तारखेला.
हा आर्थर. सगळे पियर लिडर जेवढे मुली आहेत ना आपल्या गटामधल्या त्यांच्या अ जाण्या शाळेत जाण्या च्या अगोदर आपण एस बी तपासणी करून घेऊ तीन तीन महिन्याने करू आपण. हा ना
हो
ते करू अजून काय राहील. आ ठीक आहे यादी सोमवारपर्यंत होऊन जाईल आपली याची यादी. अ भाजी भाजी पाल्याची.
हो सर.
भाजीपाल्याचे होऊन जायल सोमवारीे आणि होर गोठ शीत आहे.
काय सर?
शेळी पालनाची
ती तर दोन तीन दिवसामध्ये पूर्ण होऊन.
पणं दोन दोन दिवस बघ तुमचा जमा करण्याच्या अगोदर त्या टाइमाला सगळं अ शेडी पालनाच पण हा
हो
आणि आणि भाजीपाला हा आणि अजून या वर्षी अ किचन गार्डनच पण तयार करून ठेवा हा
हो हो सर
किचन गार्डनच्या पण ते आणि अजून त्याची पण एक्स्ट्रा यादी करून ठेवा राहिला तर ते पण काप
हो
नवीन काय राहिलय आता रेसिपीच्या वगैरे ना तसं काहीतरी बघू मग
तर मी ना डेमो रेसिपी पण लिहिलेल होत त्यामध्ये अहवाल मध्ये हो कि किशोरी मुली बद्दल बदल
पण नाही डेमो कशावर काय कोणती रेसिपी घ्यायची आपण
ते नाही लिहिलं सर डेमो रेसिपी एवढी
नाही आपली आपली आपली रेसिपी कोणती बन चांगलं म्हणजे आहारामध्ये सगळे महिला खातात किंवा हे करतात त्याना नावासाठी
किशोर नाही सर किशो किशोरी मुली जी
किशोरी मुलींच का
हा हो
ह् त्यांना क किशोरी मई मुलीना मग कोणती रेशीपी द्यावालागेल ठरवून घेऊ आपण आणि ते जागा कुठं हे हॉल ला बनवायचा का आपला
हो तिथेच तिथेच सर
राजीव गांधी भवन ना ना
हा
तिथं हे करू चालेल मग आणि चाल ठीक आहे मग हे प्लॅनिंग तू अहवाल पण बनवून टाकहा आता काय दोन तीन दिवस बाकीयत आणि सगळं काम तीस तारखेपर्यंत पूर्ण करून घ्या मग चालेल ना
हा
मी सुनीताला पण बोलतो मग ते करून घेतो मी हा
हो
चालेल ठीक आहे मग ठेवतो मग हा
नाही ना सर बाकी आहे ना अजून हॅलो बाकी आहे सर
काय अजून बाकी आहे का
हो दहा मिनटं बाकी आहे ना सर
दहा मिनट ह काय तेवढ जेव अ किती
आ आता तर नऊ मिनट झाले ना सर
का
बारा सर सर बारा मिनट होऊन लागल अजून बारा आपाप कट होऊन जाताना सरते पुर्ण
अ काय का
हा
हम्म
नाही सर दहा नाही आहे बारा हम्
बारा बोलावं लागतं
हो ते आपाप कट होवुन जातं मग
ह ना चालेल नाही अजून तु दुऱ्या अ दुसऱ्या मेंबरांना तू करून दे ना ते अ कार्य
हो सर पण ते सांगितलं सर त्यांना पण पैसे तेना नाही पडणार तर
नाही येतील ना ते आहे ना अरे मी म्हणतोय दुसरे जे आहेत ना आपल्या आता हे झालेत ना याच्या व्यतिरिक्त दुसर मेंबर नाही करायचं पलिंग साठी अ.. आता अ बघ अस कर दुज तुझ्या जवळचे जे असतील तु सतत त्यांच्याशी संपर्क करत ते काय बोलते वगैरे ना त्यांच कार्य आह कराय लावा आणि
नैसर केलेले आहे दोन तीन जणांनच पण काँलच नाही केल ते पैसे पडणार नाही तर ते मला
नाही पण नाही ना पण नाही तसं नाही ते पण त्याच्यावरन आहे दुसऱ्या गोष्टी पण आहेत ना त्याला सगळे जॉईंट आहेत त्याला जस वाढत जाईल ते कार्य अँप म्हणजे आणि त्या त्यावरन ते होत जाईल त्यांना तुझ कॉलिंग पूर्ण झाला का त्यांना मग दुसऱ्यांना कॉन्टॅक्ट करून द्यायच तू
हा
तर ते कार्य अँपच असं त्याच्या वरन मग वाढत जाईल ते पूर्ण आणि त्याचे त्याच्यावर का तीस कॉल आहेत तीस कॉल आहेत आणि त्याच्यानंतर ते अ दुसरं कायतरी देईल मग आजुन असं आहे ते बोलणार ते झाल्यावर दुसरं काय बोलता येईल तर तु मेंबर हे सगळं कार्य अँप विषयी माहिती सांग अ तुझ्या माहिती व तुमचे घरचे किंवा दुसर कोणी असेल त्यांना सगळं माहिती सांगून मग ते मेंबरशिप अ वाढत जातील आणि त्यांना पण मग जे कॉल आहेत त्याचे थोडं मदत भेटत